बोला
झाला अभ्यास घ्यायचा.
झाला.
हा हा किती वेळ बसतोय तरी अभ्यास करायला.
एक तास. तसच लोड जास्त. बसते बसते जास्त असला तर मग मी बसून घेते मग जास्त काय नसल. तर त्यारा नॉर्मल रिव्हजन घेते सोडून देते मग हम्म. आणि का?
तरी बसतोय तरी एवढा वेळ एक एकदा नाहीतर एक एक मुलं एक एक म्हणजे एवढा वेळ बसायला बघत नाही दहा पंधरा मिनिटं झाले की झालं दोन तीन वेळा उठायचं त्यातून
बस्. मग तुम्ही बी ए कम्प्लीट केला काय ग्रॅज्युएशन हा हा ते मला माहित नव्हतं असं
हा हा नाही म्हणजे कस आपल्याला स्पर्धा पेपर वगैरे बाहेरून देत
द्यायचे असेल तर हा होय डिप्लोमा नंतर काय ग्रॅज्युएशन पण होतच नाही ना
हा आणि मग नंतर न मी म्हणजे एमपीएससी वगैरे द्यायच जरा बघाल तो मग त्याला कस जरा ग्रॅज्युएशन पूर्णग ते म्हणताना मग ते केलो पण पी एससचा स्टडी त्या बघितला थोड सहा महिने म्ह हच्यातून बाहेर. पडलेलंच बरोबर म्हणजे टफ आहे. पती आप अभण्या त्यामध्ये किली स्पर्धा खूप आहेत.
हा हा.
कुठ तरी हजार बरोबर नाहीतरी स पाच सातशे जागा निघतात. आणि लाखोने विद्यार्थी बसतात.
आता आपण हे पण निघालेय बघा अंगणवाडीच्या
सेविकां
सेविका म्हणजे ते सुपरवायझर साठी होय जागा निघालल्या जघायला पाहिजे ते पण
हो आहे सोडा ते पण चांगलं.
हम्म तरकारी
होय होय. आता पेमेंट पण वाढली वाटतं त्यांना
हा हा.
सुरुवातीपासून असं वाढलेलं आहे पेमेंट म्हणजे आधी कस. दहा ते पंधरा पर्यंत एवढंच मिळत होतं पण आता बहुतेक त्याच्यापेक्षा जास्त मिळाल्या.
हा हा. हो याल्यांदा काहीतरी आणि पैसे द्याव ला असत का?
पैसे असे काही नाही म्हणजे ते फॉर्म वगैरे भरल्यानंतर तर काहीतरी एक्झाम्स असतातत त्यां मग तर एक्झाम वगैरे क्लिअर करायला लागतात तो आणि कानंतर ना त्यांच ट्रेनिंग असते बहुतेक एक वर्षाच काहीतरी
हा हा हा.
मग ते ट्रेनिंग पूर्ण करायला लागते.
हम् हम.
मग त्याने कुठली हा मग कोणती तरी त्याने कुठच आगारे कामे असतील तिथं पाठवतात आपल्याना आपण म्हणजे वर्षभर जरा बाहेर पण करायला लागते वाटतं मग, त्यानंतर आपापल्या गावात आपण पाहिसे त्या पद्धतीने घेऊ शकतोय जागा रे काम असत.
च्या हम् ह्
गव्हर्नमेंटचा असेल तर थोडं जरा प्रॉब्लेम येत अस ते म्हणजे कुठं असेल तिथं जायचं वगैरे म्हणजे आपल्या तालुक्यातल्याच देतात हा तालुक्यातल्याच देतात. पण जरा वेगवेगळे गाव असू शकतात.
हा हा प्रायव्हेट असलं तर आपण काय आपल्या सोयीनुसार कुठेतरी बघतोय. हम्म घरी ट्युशन घ्यायच पण विच विचार केला तर आता ट्युशन पण भरपूर
होय खूप जण घ्यायला लागल्यात आता तस ग्रॅज्युएशन बाकी अकरावी बारावी बा म्हणजे असे झालेले सायन्समधले त्यांनीसुद्धा चालू केलं तसेे. ूश हम्म. होय होय खूप झालेत तसे.
तर लहान मुलं आहेत त्यामुळे कुठे बाहेर पण जाता येत नाही जॉब साठी असं घरी बसूनच काहीतरी करायला पाहिजे.
हम्म हम्म मग तुम्हाला ते विनकामच त्यात असं इंटरेस्ट नाही आहे.
नाही हो त्यात इंटरेस्ट नाही. मेहंदी बिंदी काढतो मी हम्
अ माझं पण तसच होते.
हा
ह
मला तर शिलाई मशीनमध्येध्ये पण नाही एवढं इंटरेस्ट
हां
हा हा
ते पण म्हणजे त्यामध्ये पण हात वगैरे व्यवस्थित सगळं आपल्याना हलवता यायला पाहिजे कात्रीे वगैरे वळवायला वाटत एवढं पण असं एवढं सोपं पण नाहीये सोडा ते खरं त्यामध्ये सगळं म्हणजे पहिल्यांदा इंटरेस्ट पाहिजे ते सगळं करण्यासाठी
च पाहिजे पहिल्यांदा
होय होय
मला कस ह्याच्यात आहे ट्युशन मध्ये इंटरेस्ट आहे कॉम्प्युटरवर काहीतरी अस ऑनलाईन का पण करता येत.
हे शिकलेले सासूच असते दहावी बारावी झालेले असले की नाहीनी कुठल्या पण ह्याच्यात कसल
हा मग ते लॅब असिस्टंट म्हणून तुम्ही बघितला नाही. ह लॅब असिस्टंट आपला डिप्लोमा झाल्यां वर चालतय कि
होय काय मी म्हणजे लॉकड म्हणजे लग्नानंतर लॉकडाऊन वगैरे झालं त्यानंतर हा जलमला त्यावर मग जॉबच काही बघितलं नाही त्याच्या आधीच
हा तेव्हा कॉलेज म आम्हाला बवत होते तेव्हा आम्हाला डग्री करायची होती डिग्रीच्या माग लागलेलं
हा तोपर्यंत लग्न झालं सगळं
तोपर्यंत लग्न झालं मग सगळं मग श कॉलेज मध्ये कुठं जाणार त्यानंतर गॅप पडते मग कॉ--आपल्याला हे पण होत नाही लगेच लगेच असलं तर होत. ते गॅप पडला की सग प्रॉब्लेम होतो.
आणि आता म्हणतोय तसं म्हणजे शिक्षण जास्त महत्त्व आहे पण तेवढा म्हणजे अ आपल्याला पाहिजे तस सुटेबल जॉब पण मिळाला पाहिजेत म्हणजे सेक्युर असलेली कारण आता बाहेर वातावरण पण खूप होय होय शिक्षण झालेले पण असं खूप भयानक
होये आता लहान मुलींच पण ऐकायला मिळत बघित बसा
माझी फ्रेंड एक ती आउट ऑफ कंट्रीला आहे ती सांगत होती अ तिकड म्हणजे दुबईमध्ये काय काहीतरी झाली वाटतं ते ते राज त्यांची काय कुठली तरी मुलगी होती आणि तिकडे गेलेली राहिला आणि त्यांच्या घरात चोर वगैरे काहीतरी मागितली त हिच्याकड आणि ती दिली नाही म्हणून तिचा मरण आणि घरात पोलिसांना दोन काही तीन दिवसानंतर समजलं तिथल्या आणि इकड घरा कडं त्यांना त्यांच्या दहा का बारा दिवसानंतर न समजले ते
अरे बापरे
हां
अ हां
ज्या आउट ऑफ कंट्री मध्ये आहे सोयस्कर म्हणजे हा सगळं आहे असं म्हणतोय आपण खर तरी पण तिथं आहेच हो
हम् तर स्त्रिया मुलीना तर कुठ त हे
हो ती मागितली ते दिली असती तिला तर ती वाचली असती असं वगैरे चालू आहे हम्म ह
घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तर विचार करून पडायला पाहिजे आता
होय होय
हम् ह्
तुमचे जेवण किती वाजता असते मग
जेवण आमच्यात बरोबर नवला नऊ किंवा पावणे नऊ हम्म हम्म
म्हणजे एक तर ह एक तर एक टायमिंग असले तर आपल्याला पण बरं पड
बरं पडतय हेय मुलांना त्याच्या आधी आठ साडेआठ ला जेवायला घालतोय
हा हा
जर कस नाईट असली तर दहाला कामावर जातात
हा हा मग नऊ वाजता जेवन आवरयता य ते हम्म हम् हे म्हणजे कामाच एकत एक रुटीन असेल तर मग असं काहीतरी नियोजन करतायेत
पण शिफ्ट तीन शिफ्ट मध्ये असतय
हा हा पण तुमच्या तिथीने पण शिफ्टचं टायमिंग ठरलेलं अस
ठरलेला आहे होय आता सवय झाली ना हम्म
आमच ऑफिसमधून सहाला यायचं असं म्हणजे पाच साडेपाच ला सुटलेलं असते खर आणि बाहेर काहीतरी काम निघलं तर मग सहा मणत मत सात पण वाजतात कधी कधी यायला
कायम एकच शिफ्ट असते काय
हा म्हणजे डेच असते
हा ते बरं आहे हम्म
आणिख काय?
आणि आणि काय नाही.
घरातले बरेच आहे.
ह आहेत बर आहेत तुमचं बातम सगळे बरे आहेत.
हाय हय त्याला जर असं ताप आलेला म्हणजे सगळी इकडचते सात- चालू होत ते हा सर्दी ताप झालेला आणि जरा दात फिटल होय होय तर कुरंदवाडला बिडकर म्हण आहेत त्यांच्याकड
हा हा हा. इ हा तेच कि लहान मुलांच्या तिथं जा
होय त्याला ना दुस दरीकड म्हणजे लहान मुलांच्या दवाखान्याच पण दुसरीकडण कुठ तरी दा. खोलू ना तर त्याला तो भरा होतच नाही लवकर टल ह म्हणजे त्याला त्या डॉक्टरांची सवय झाला तिथ जाऊ जरी न चाललं तरी एका तासात तो क्लिअर झाल्यासारखा वागतोय हाहा.. त्या डॉक्टरन बघितल्यानंतर तरच बर वाटत त्याला आमच्याकड ह म्हणजे नदीच्या पलकड गाव आहे ना ते मग तिकड ते पाणी पण आलेलं पुलापर्यंत. आणि हा त्याच वेळेला आजारी. पटलेला मग आणि परत पुलाच्या व पाणी आले की फिरवून जायला लागते जरा. म्हणताना मग इथच म्हणजे पाणी पुलावरती यायच्या आधी आम्ही गडबडीन जराच ताप आलेल तोपर्यंतच नेऊन आणलं त्याला त्या अस असते म्हणताना
नंतर औषध तरी आणून ठेवायचं मग एक्स्ट्रा अँटीबायोटिक लागतेच थोडं.
होय ते अँटीबायोटिक दिल्याशिवाय. पण म्हणजे लगे लगे होत नाही बर थोडस जरी अशकपणा वगैरे असेल तर द्यायलाच लागते मग तसं म्हणजे ठेवतो मी दुसरं तापाचं वगैरे काय त्रास
हो एक्स्ट्रा ठेवायचंच साम पण तेच हम्म.
कधी तापला आणि कधी खोक.
काय मुलांना काय सांगता येत नाही होय. आणि एकदाच औषध देऊन कमी येते असं पण नाही आमच गेल्या वर्षी कनी एवढा दवाखाना मागं होता.
हा हा त्यांना असं चांगलं समजेपर्यंत कायम जरा जरा अस होय होय.
हम्म.
ते आता ह्याला चौथं चालू झाल्यापासून थोडं कमी झालं याचं पण
आम्ही पण तेच असं म्हणायच आणि नाही म्हंटल्यावर आ् आजारी पडतो. आमच पण आता एक पाच सहा महिन्यात काय? त हे नाही सोडा नाही तरर गेल्या वर्षी सगळे आजारीच एकाला चार पोर आहेत एका ऍडमिटच होय. माझ्या लहान मुलाला तीन वेळा आणि जावेची तीन वेळा असं सहा वेळा आमच वर्ष सगळं. हॉस्पिटलमध्येध्येच गेले आणि सनवारच
होय
तिसऱ्या दिवशी आमच्या जावेचे भगे ऍडमिट होती हम्म त्यानंतर ती आरती कसं नाही ते त्यावेळी क नाही कापूर खाल्ली कापरामुळे पूर्ण कनी तिची गॅरंटीच दिली नव्हती तास जरा लवकर आणला नसेल तर ती गॅरंटीच नव्हती म्हणून सांगितलेलं
अरे बापरे
पोटात इन्फेक्शन पूर्ण पसरलं अहं अचानकच असं मांडीवर डोळेच पांढर केली फिट आल्यासारखं आणि त्या डॉक्टरांना पण निदान कळलं माहित नव्हत आम्हाला. नाही माहित नव्हतं. र म्हणाले हिला ताप आहे आणि तापामुळेच असं झालंय असं म्हंटले मग तेी उलटी केल्यानंतर उलटीचा पूर्ण मास कापराचाच आला मग डॉक्टर म्हटले ना कापूर खाल्ल्या त्यामुळे असं झाले. ती तिसऱ्या दिवशी शुद्धीवर आली.
तरी ते उलटी वगैरे झालं म्हणून बर झालं.
हा उलटी नाही काढली डॉक्टरांनी. ते काय हे करून पोटात उड सगळं बाहेर काढलं. तरी पण शुद्ध लय लक्ष ठेवाय होय.
हा उकडच असते. असं ऐकलं तरी भीती वाटते.
भीती वाटते तेच की लहान मुलांच्यापासून. आता कापूर आम्ही तेव्हापासून लई जपून वापरते.
हा हा आमच्यात